हॅलो
फ्री आहेस
हा हा, हो आहे आहे. बोल ना हा बोल फ्रीच आहे.
अरे हा आपल्याला ना आ ता मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, म्हणजे संपत आलेल्या आहेत किंवा सगळेजण फिरून आलेले आहेत. मग माझी पण इच्छा होत आहे अगं फिरायला जायचं थोड प्रवास करावा, एन्जॉय करावा.
हो
चालेल तर मला ना म्हणजे प्रवास करायला खूप आवडतो आणि तुला
मला पण आवडते बघा
हो कारण प्रवासामुळेना मला खूप आनंद मिळतो, परतन नवीन ठिकाणी पाहायला मिळतात, तेथील संस्कृती पाहायला मिळते भाषा बघायला, म्हणजे भाषा पाहायला मिळते. ऐकायला मिळते नवीन लोक भेटतात हा आणि आपली मै त्री देेखील होते लगे हा फिरल्यामुळे मैत्री मैत्री होते हा आणि अनुभव असं म्हणतात, की अनुभव. सगळ्यात मोठा शिक्षक आहे. आणि अनुभव मिळतो म्हणजे त्या ठिकाणी काय पाहायला. जगात कशी लोक आहेत. कशी वापरतात, कस राहतात जगण्यासाठी काय करतात हे देखील आप आपल्याला समजते. आणि ना प्रवास केल्यामुळे, हो आणि प्रवास केल्यामुळे मन देखील आपलं, प्रसन्न राहत एकदम फ्रेश ताजेतवाने वाटतय. कामामुळे आलेला थकवा परतणं टेन्शन ताणतणाव दूर होण्यासाठी म्हणजे, आठवड्यातून नाही पण महिन्यातून एकदा तरी फिरायला गेलं पाहिजे असं माझं मत आहे.
होय बरोबर आहे.
हा आणि रोजच्या कामातून म्हणजे थोडा बदल पण होतो आणि म्हणजे खाद्यपदार्थ देखील आपल्याला कळतात. आता आपण साऊथ अमेरिका म्हणजे साऊथ साईडला गेलो तर आपल्याला तिथे इडली, डोसा असं खायला मिळतो आणि तेथील शब्द देखील वेगळे हे असतात. आपल्या इकडे दादा म्हटले, जाते तिकडं अण्णा म्हणले जातं. म्हणजे भाषा देखील वेगवेगळी असते. तुला कोणती ठिकाणी पाहायला आवड तात म्हणजे तुला कुठे फिरायला जायला आवडतं.
मला टूर आवडते बट ते अगदी सांगू पर्टिक्युलर तर नाशिक
हो, वा नाशिकमध्ये तुला काय अस फेमस म्हणजे काय आवडतं तिथं ती साईड का आवडली?
अ नाशिक मधी एक माझी मतलब आम्ही जेव्हा गेलतो या फिर माझी फ्रेंड म्हणलेली की तिकडं शिवाजी महाराजच्या ते आहे मतलब तिने कस राज्यातन केले स्टॅच्यू हाय
हा हा राईट हा म्हणजे कसं त्यांनी स्वराज्य स्थापन केलं.
हा ते किल्ला तेन हाय आणि प्लस हा मंदिर पण तिन्ही पण आहेत.
हो म्हणजे प्रतापगड किल्ले म्हणजे प्रतापगड त्या साईडला नाही आहे पण तुला किल्ले जर फिरायला आवडत असतील, तर तू प्रतापगड, सज्जनगड किंवा शिवनेरी तोरणा किल्ला अशे देखील तू माहिती घेऊ शक तेच, आणि जेवढं असं बोलतात. प्रतापगड, तुझा आवाज ब्रेक होतोय.
सांगत होते.
अ नाही एवढं नाहीे म्हणजे एवढं नाहीे म्हणजे आता बघण्यासाठी गेल्यानंतर थोडं एन्जॉय करण्यासाठी आपण आपल्या म्हणजे मन प्रसन्न होण्यासाठी आपण जात तो मग आपण एखा पण असं म्हणतात ना की जशी दृष्टी तशी सृष्टी.
ह आपण बघल त्याच्यावर आहे. आप आपल्याला आनंद लुटता यायला पाहिजे. आपणच हा म्हणजे आपणच आणि मला तर ना तुला ते नाशिक साईड आवडते म्हणजे कि किल्ले बरोबर आहे तुला ऐतिहासिक ज्ञान आवडतं, अनुभव घ्यायला आवडतो. मला देखील आवडते. कारण जेवढं पुस्तकात म्हणजे आपण इतिहास शिक कत आलेलोच आहे. आपल्याला चौथी पाासून इतिहास आहेच हिस्ट्री राईट.
हा. हॅलो, वॉयज येईना दीदी.